हॅलो हा बोला ना. येतोय आवाज येतोय तुमचा. हॅलो हा बोला ना ताई. हॅलो हा येतोय.
येतोय का?
हा मला तुमचा आवाज येतोय. माझा येत नाहीये का तुम्हाला. हॅलो
हा
हा आता येतोय का? हॅलो
हॅलो हा बोला ना बोला ना आता येतोय. आवाज व्यवस्थित येतोय.
हा नाही ऐकू नाही आल तुम्ही काय म्हणलात.
हा तुझ्याकडे स्पेशल काय आहे.
हो द्या रविवार आमच्याकडे स्पेशल ह मटण आणि कोंबडी वडे.
अरे वा वा वा आमच्या
अच्छा रविवार म्हटल की जरा खास बेत असो सुटी अस पे
हो मला म्हणजे माझ आत्या आहे कोकणातली पण मला कधी संधी नाही मिळाली कोकणी वडे कशी करतात. अ अ ती रेसिपी काय असेल. युट्युबला वगैरे बघितलं, पण कोकणी माणसाकडून जाणून घेण्यात खूप आनंद असतो. तो वेगळा
नक्कीच नक्कीच हा त्याच्यासाठी काय करायचं माहितीय का? हा प्रमाण म्हणजे सम समजा तुम्ही दोन वाटी तांदूळ घेतले ना ते तांदूळ स्वछ स्वच्छ धुऊन घ्यायचे. आणि वाळवायचे. अगदी फॅन खाली वाळवले एक रात्रभर तरी सुद्धा ते चांगल्यापैकी वाळतात.
बर
असं त्याच्यामध्ये अ थोडं उडदाची डाळ त्याच्यानंतर. थोडे धणे थोड मेथी असं सगळ. ब आपल्या अंदाजाने एवढं अस प्रमाण असं तुम्हाला परफेक्ट नाहीय करू शकत आमचं कस अंदाजावर ठरलेलं असत. आता स समजा तुम्ही अ दोन वाटी जर का तांदूळ घेतले तर एक वाटी उडची डाळ झाला. एक चार चम चे धणे घाला. दोन चमचे मेथी जाणे घाला. हाच ते सगळं. मिक्सर मध्ये तुम्ही बारीक करून घेऊ शकता.
बरं.
आणि पीठ थोडं जे काढायचं ना, ते थोडासा रवाळ काढायच. एकदम बारीक नाही काढायची. रवाळ काढल्यामुळे काय होत ते वडे फुगतात चांगले.
बरं.
हा आणि मग हे सगळं पीठ तुमचं झालं ना, रव्याच्या चाळणीने चाळून घ्यायचं बारीक रव्याची जी चाळण अससते ना, त्याने चाळून. यचं आणि अ जेवढं तुमचं पेठ आहे. आता तुम्ही. च जर का दोन वाट्या किंवा तीन वाट्या पीठ झालं तर त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये पाणी उकळत ठेवायचं. आपण भाकरीला जशी उकड घेतो ना, तस पाणी उक हा आदण ठेवतो ना, तसं पाणी उकळून द्यायचं पातेल्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये. थोडा हळद घालायची उकळत्या पाण्यामध्ये मीठ झालायचं चवीनुसार आणि एखादा गुळाचा थोडासा खडा टाकायचा म्हणजे त्याला गोडवा असतो ना आणि थोडा ओवा टाकायचा हातावर असा चरून आणि ते पाणी कळलं की गॅस बंद करून पातेला खाली काढून घ्यायच गॅस वरून आणि मग त्याच्यामध्ये पीठ घालायचं आणि ते पीठ छानपैकी मिक्स करायच एकदम पातळ नाही झालं पाहिजे असं थोडस भाकरीची उकड जशी घेतो ना तसच ता सुख आ ओलं असं पेट भिजवून घ्यायचं म्हणजे मी करून घ्यायचं आणि मग त्यातला उ काढून त्याच्यावर झाकण ठेवायच आणि एक अर्धा तास त्याला वाफ ऊन दयची गॅस नाही लावाच हा आणि मग ते अर्धा ससाने वगैरे तुम्ही असं पररााती म पीठ काढून घ्यायचं आणि पाण्याचा हलका हात लावून मळून पुन्हा एक दोन एक तासून भिजवायला ठेवून द्यायचं म्हजे तुम्ही तुम्हाला दुपारीत जर वडे करायचे आहेत ना तर तुम्ही सकाळच्या टायमामध्ये सीठ भिजवून ठेवत नाता ते उपारपर्यंत छान उक्त पीठ आणि मग त्याचे वडे हलक होतात आणि पचायला चांगले पडतात ते
काही काही लोक ज्वारी पण टाक
हो हो हो तुमच्या आवडीनुसार तुम्ही अजून दुसऱ्यात जा डाळी जरी टाकल्या म्हणजे पौष्टिकपणा ज वाढवायचं असेल ना तर तुम्ही अ मुगाची डाळथोडी घालू शकतात थोडी अ जारी घालू शकता तुमच्यावर अवलंबून आहे माहि तुम्ही ज्या भागामध्ये रहातात किंवा तिथे ज्या वस्तू व अवेलेबल आहेत त्यानुसार तुम्ही हा टाकू शकता नक्कीच आणि मग अ. अ. पीठ भिजलं ना आता सकाळी दररोज तुम्ही आठ नऊ वाजे परंतु पिठ भिजलत आणि दुपारी बारा साडेबारा वडी करायला घेत बर तर तेल गरम करत ठेवायचं चांगलं छानपैकी मध्यम आचे वर गरम करायचं तेल खूप हाय फ्लेम नाय ठेवायचं आणि बारीक पण नाही ठेवायचं आणि मग एका वा टी मध्ये पाणी घ्यायचं पाण्याचा हात लावून ते पीठ घ्यायचं आपलं प्लास्टिक किंवा बटर ग. हा हा तेवढं पातळ नाही करायचं पण आ.. बटर पेपर वगैरे घ्यायचा त्याला पाण्याचा हात लावून एक असा च पातीचा गोळा जेवढा असतो ना त्याचा अर्धा एवढा पिठाचा गोळा पाण्याच्या हातानेच मळून घ्यायचा असा पण पाणी खूप नाही लावायचं असं पातळ तर नाही होता कामा हा वडा असा थापता आला पाहिजे आणि मग पाणी लावलेलं पे पर वर तो वडा थापायचा आणि इकडे कसं असं मधून होल करतात त्याला जेणेकरून तो सारी बाजूने व्यवस्थित तळला जावा त्याला आतून तेल.. आलं पाहिजे म्हणजे त्या होलामधना तेल आतल्या साईडला येऊन पूर्ण आतून पण शिजतो तो चांगला हा तळला गेला पाहिजे आणि मग त्या मग ते पहिले थोडासा एक गोळा टाकून बघायचा जर तो लगेच वरती आला तर तेल तुमच व्यवस्थित तापले आणि मग अ म्हणजे भाजणार नाही याची काळजी घेऊन ते एक -एक- एक- एक वडा असा सोडायचा तेलामध्ये एक बाजू त्याची वरती य ती अशी पूर्ण खरपूस तांबूस कलरची झाली ना कि वरच कवर लवकर तयार होत तर ती बाजू पटकन तळली जाते आणि मग पलटी मारायची गाडी बघ आत खालची बाजू जी असते ना ती पीठ असत तर त्याला थोड तळायला वेळ जातो म्हणजे जर तुम्हाला वरच आवरण तयार हो कधी एक मिनिट लागत असेल ना दोन ते तीन मिनिट खालचा पोर्शन तयार होण्यासाठी लागतो कारण मग नाही तर म ते पीठ कच्च राहत आणि म कच्च कच्चे लागतात वडे
बरोबर आहे काळ्या वाटाण्याची उसळ नाहीतर मग अ आपली कडवेवाल हे सगळं आठवलं की कोकणाची आठवण येते हो आम्ही तारकर्लीला वगैरे येऊन गेलेलो आहे सावंतवाडी, अलिबागला पण येऊन गेलेलो अलिबागला- अलिबागला आम्ही गणपत ती म्हणजे ज्यांच्याकडे आलो होत तो ना ते गणपती बनवत होते म्हणजे त्यांच्या घरात ते गणपती बनवायचे हा कारखाना होता असंय मुबलक प्रश्न
गणपतीच वगैरे हो गणपतीच सण म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो भरपूर हो हो म्हणजे वर्ष वर्ष भरातला सगळयात मोठा आता सण कोणता असेल तर तो गणपती आहे हो नक्की अगदीच नाही पण होळी पण कस एक दिवसाचा सण येत हो तो पण गणपती जे आहे त्याच्यासाठी जे व सवर चाकरमाने जो तयारी करत असतो ही गणपती आहे गणप गणपती आहे तीन महिने आधीच गणपतीची मूर्ती सांगायची मग घराला कलर काढायचा अस साफसफाई करायची सगळं एकंदरीत तर असं खूप आहे गणपतीचा प्रशन खूप आहे गौरी गणपतीना जे केलं जातं ते तर कुठल्याच सणाला तेवढी मजा नाही आम त्याच्याकडे
आणि मला आश्चर्य कशाचं वाटलं की आम्ही गेलो होतो मग त्यांनीच सोड्याची भाजी केली होती ती माशाची भाजी केली होती आणि ते सगळं आम्ही खाल्ल आमच्याबरोबर त्यांनी पण खाल्ल आणि ते खाऊन व त परत गणपती करायला बसले म्हटल आपण किती सोळ पाळतो ना तर हे म्हटले तर त्यांचा व्यवसाय आहे मग ते उपाशीच राहतील हा आणि म्हटले त्यांना थोडा तरी तुकडा माशाचा लागतोच जेवणामध्ये त्याशिवाय त्यांच जेवण होत नाही मला म्हणाले हम् हम्
तर आठवड्यातले तीन ते चार वाराला छ ही लागतेच लागते इथल्या माणसाला
मच्छी ही लागते आणि गोडवा खूप असतो मला कोकणी भाषा भयंकर आवडते माझी चूलती आहे सुकणवाडची रत्नागिरीचे त्याच्यामुळे काजूची भाजी
हा् हा् हो आंबे वगैरे खूप आमच्याकडे रानमेवा म म ओली म म ही मच्छी हेच्यासाठी लोक तूफान गर गर्दी करतात दर शनीवार रविवार आमचा एरिया पूर्ण फुल्ल असतो आम्हालाच बाहेर पडायचा उभा असते एवढं गर्दी असते ते
हो बरोबर आहे
पण शांतता आणि निसर्ग निसर्ग भरपूर भरपूर प्रमाणात पाहायला मिळत असेल तुम्हाला असंय म्हणजे तुम्ही सुखी आहे, आजच्या जगात हो हो हो हंहह हो बरोबर आहे ऊनही
हो हो उन्हाच प्रमाण ह खूप आहे कारण कस आहे समुद्र किनारा अल्यामुळे दमटपणा हवेमध्ये खूप असल्यामुळे आम्हाला गरमी खूप आहे म्हणजे इथे घाम खूप येतो बाष्प हवेमध्ये जास्त प्रमाणात असतं असल्यामुळे घ घामाचं प्रमाण खूप आहे
म्हणजे मी तारकरलीला वगैरे हा तारकरलीला वगैरे गेले त्या प्रमाणात मला म्ह म्हणजे अलिबागचा खूप वाटलं ऊन
हा
असं आहे
आणि आता कसं सगळीकडे सिमेंट कॉक्रीट जंगल पसरत चाल्यामुळे झाडं तोड होते, सगळं नष्ट होत चाललंय
आणि दुसरी गोष्ट कसं आहे, लोकं कोकण बघायला येतात म्हणून तिकडच्याही लोक लोकांना रोजगार मिळालेला आहे ना त्यांचे ह मच्छी आणुन म्हणजे अगदी सुकट म्हणून
हो हो आवडी नाही खातात लोक अगदी हे जे सु ट्यांचे दिवस असतात ना त्या दिवसांमध्ये काही लोक गाई मशीनच्या गोठ्यांमध्ये सुधा राहतात एवढे एवढे आमच्याकडे प्रचंड प्रमाणात पब्लिक येतो
आणि दुसर एक आवडीचा पदार्थ म्हणजे तुम्हाला सांग ते कोकमा च कत काय ते नाही सोलकडी सोलकडी चाळीस रुपये आमच्याकड नारळ आम्ही कशी करणार
आमच्याकडे पन्नास रुप कारळ आहे पण आम्ही भरपूर प्रमाणात कर तो म्ह इकडे जे वाटत कसं आहे हा विचार नाही क्या गोीं क खायचाय तर खायचं बस
म्हणजे साधी राहणी
हो हो अगदी अगदी नाही आणि इकडच्या लोकांच कस असत माहितीय आहे का दुसऱ्याला खाऊ घालण्यामध्ये त्या मजा असते ना दुसरी कशातच नाही हा ब हो
अंोळी पण एक भयंकर पुढच्या कॉल म म त्याची रेस नक्की जाणून घे
नक्की नक्कीच आणि सोलकडी साठी तरी इथे कसं माहित आहे का आता टुरिझम वाढल्यामुळे सोलकडी शभर रुपये ग्स मुळेळतो आमच्या इथ ते पण त्याची मजा इथल्या सोलकडीची माझ्या बाहेर तुम्हाला कुठे
नाही नाही आता आमच्याकडे उन्हाळा होता ना मी बाहेरून विकत घेतली अमूलची सोलकडी म्हणजे प्लास्टिक च्या बॉटलमध्येध्ये एक लिटर
नाही नाही सोलकडीची रेसिपी कशी आहे हा सोलकडीची रेसिपी इथे कस आमच्याकडे कोकम वगैरे आमच्याकडेच पिकलं जातं त्याच्यामुळे त्याचा ग वगैरे इथेच तयार केलं जात तर त्यामुळे त्याला जी चव आहे नारळाच हो हो नक्कीच ओला हा बरोबर ओल्या खोबऱ्याच जे दूध काढलं जात ना त्याच्यामध्ये लसूण आलं जिरं मिरची कोथींबीर कोथिंबीर हे सगळं वाटण करायचं मग ते आळणीने पूर्ण वस्त्रगाळ करून घ्यायच त्याच्यामध्ये मग ते कोकम आगळ प्रमाणात घालायचं मग साखर मीठ आंबड गोड तिखट अशा तिन्ही चवी एकत्र येऊन त्याची ती खूप पातळ नाही झाली पाहिजे खूप घट्ट नाही झाली